हॅलो. आवाज येतोय काय?
येतोय की.
काय करायलात?
काय नाही. बसले बघा.
काय दात काढत.
नाही हो. तब्बेत बिघडल्या जरा.
काय झालंय तब्येतीला?
जरा कणकण आलंय हो.
कशी काय कणकण आलाय? काय खाल्ल्या- सोडून सोडून. हा. कस आता भर - मिसळ खाल्लयसा का नाही? म्हणून कणकण आलंय ते तुम्हाला.
नाही हो. त्याच काय-
होय हो. त्याच काय हो? ठीक आहे हो. चालतय हो. चालतय हो. आज कुठे जायचं का हो? ही कसली गर्दी- झाल्या ट्रॅफिक पोलीसवाला कसला अडवतय सगळ्यांना इथं.
व्हय.
होय. लई गर्दी झालंय न मधीच थांबलाय. गाड्यांची लाईन लागल्यात.
हम्म.
आज -आज त्यांना सुट्टी नाहीये वाटत? ट्रॅफिक पोलिसवाल्यांना.
आज कुठली त्यांना सुट्टी?
इतर दिवशी नसतात. पण शनिवार रविवार ते उभा राहतात.
होय. शनिवार रविवार ते फिरायला जातात ना सगळेजण?
होय. गाड्यांच्या लांब लाईन लागल्या.
म्हणून.
होय. तु तुम्ही कस जाणार आहे? सम्भा -
आम्ही नाही बा. कुठे जाऊ आम्ही फिरायला?
जावा की हो. तुम्ही प्लॅनिंग करत होता की. तुमची मैत्रीिण ड्रायव्हिंग करणार आहे म्हणून.
हा हा हा हा.
हम्म.
बघू या मॅडमानी दिल्या तर आम्ही जाणार.
कुठल्या मॅडम?
आमच्या मॅडम.
कुठल्या तुम -होय काय? बर बर. पण त्याच काय कुणाच्या का- आडवे येणा झालाय फक्त ट्रॅफिक क्लिअर करालाय.
होय!
होय!
चला जाऊन येऊया मग आपण.
चल जाऊन येऊया कुठे जाऊन यायचं?
त्याच्या पुढं जाऊन बघूया उभारून काय करतोय.
हा आणि काय?
काय नाही चहा नष्टा
काय?
चहा नाष्टा वगैरे? होय होय करून आलय बघा.
होय निवांत आहेस मग, काय खाल्लीस?
चहा पिऊन आलोय चहा बिस्कीट
हम्म!
आणि तेवढी भाजी आणि चपाती खाऊन आलोय बघा.
थोडी भाजी आणि चपाती खाऊन आली आज डबा टिफिन टिफिन म्हणालीस की नाहीस? आणलाय
हम्म!
हम्म हम्म! नंतर जेऊया काय आपण? पेशंट नाहीयेत. आले तर एकदम येतात नाहीतर नाही.
हम्म हम् हम् हम्!
हम्म!
असंच असतं. होय!
हम्म आणि काय?
काय नाही निवांत बसलोय फोन बघत.
हम् आता एक आता कुठलं तर पेशंट आलाय वाटतं मारावाडी पेशंट! शी बाबा कशाला किरकिर, ती नव्हती काय वरती? तीन तीन नंबर तीन नंबर मध्ये होती ब वरती ती.
हा हा हा!
ती आलिया.
होय!
हम्!
हे असय तर येते बघा पहिल्यांदाच नको वाटतय किरी किरी पेशंट एवढी नको.
किरकिरे किरकिरीे नको शांत आपले मराठी लोक कसे शांत असतात सांगितल्यावर उद्या या म्हटल्यावर ऐकतात. हे लोक नाही आम्हाला आत्ताच दाखवायचंय आम्हाला आत्ताच हे करायचंय.
होय आणि नाही बघितले की आणि ओरडतात.
हो!
तुमच्याशीच भांडतात आणि
होय! मग आणि काय? आज तुमच्या बाजूच ऑफिस बंद आहे वाटत! माझा ताप उघडलाय वाटतं.
होय!
कोण तर एक्सपायर झालेत ना ते. हम्. आणि काय गेलं ते पेशंट बर झालंय.
गेलं.
हंगेन.
हम् हम हम हम.
हम् मग काय करणार आहे जेवा्हायला जायचं कॅन्सर ना.
होय होय.
हम्मम् हम्म. ठीक आहे चालेल. बाकी किती वाजेपर्यंत आहे ड्युटी तझ.
करर्यंत आहे.
चारपर्यंत हा हा. आणि आपण ह्याला जायच होतो ना आज ती अजून एकटी फ्रेंड आहे. सम आणि अजून की कोणती मैत्रिण ना सेलला जाव्या मंडळी
हो.
हा.
हा हा माझी तब्येत ती नाहीत जमलं त येत.
जमल तर ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे चालेल मी करते तुला फोन बाय.
हा.